काय नाही मग भा भाकरी चालू आहेत कामाला जायच्या गडबड हा हो गडबड तुझ कॉलेज नाही? आज.
आज सुट्टी, आज रविवार.
हा आज रविवार हा तरी म्हणते पोरांची शाळा सुट्टी असल्यामुळे काटलाच वार समजना झालाय.
होय, आता रेवाची सुट्टी असते ना,
हा होय,
हो आवरल का बाकी तिचं
बाकी सगळं आवरलं धुन तेन झालं मग शेवटला सगळ्यात भाकरी करतोय ग जाता, जाता भाकरी बर पडतय. त्यात कसं बाहेर भाकरी पण ऑर्डर असतात. करून द्याय लागत्यात. होय सकाळच्या पण सांजसकाळ साहा सहा असत्यात लई नस्त्यात सोड मग मध्ये आधीच कुनाच तरी आणि एकटा हाय त्याच्या पाच पाच असत्यात.
हं ह ते एकेकच असत्यात काय म्हणजे अ ते एका भाकलित
नाही एक अ तिघ एक त्याला तीन एकट्याला तीन देतोय बघ.
ह ह
तर काय घरगुती व्यवसाय चांगला आणि तुमच्या सिटी लेवलला तर घरगुती व्यवसाय भरपूर अवलेबल आहेत.
व्हय तर ते मला बरं पडतंय म्हणजे असं खेड्यात सहसा हा हे नाही इथ कस हे बरं पडतंय. ते तेवढंच ते आणि कवातर नॉनव्हेजच पण असं बनवून देतोय घरातनंच म्हणजे असं. पार्टीच असलं का नाही ह तर भात कधीच? तेन म्हण असं देतोय मग भाइर भाकरीच्या ऑर्डरी असत्यात पोळ्यांच्या सगळ्यात देतोय.
सगळंच हम आमच्याकडे तस काय नसतं एवढं काय नसतं आमच्याकडे सगळं कर त्यात नाय घरात त्यामुळे म्हणू ऑर्डर
हो ऑर्डर हा इथं कसं बाहेरच्या गावावरून लोक आलेले असत्यात जे म्हणजे आपलं गाव सोडून तेन आता समज आता मी जेंना देत तरी त्यांना त्यांच्या घरात म्हणजे लेडीज तसं नाहीये गं म्हणजे तेंच्या हा दोन्हीपण हा बाहेर गावी म्हणजे लेडीज वारल्यात त्यांच्या घरातल्या दोघे दोघांच्या पण मग हा मग त्यांच ना इलाज आहे नी मग त्यांचं भाकरी वर च तस् करत्यात तिने सगळा स्वयंपाक पण भाकरी करून माझ्याकडून न्हेत्या ते तस करतात. हो हा हा ब
मग ते रोज असत्यात का भाकरी त्या
कंटिन्यू असतात.
हुं चपाती वगैरे का नाही का फक्त भाकरी.
ते त्यांचा उपवास असतो गुरुवारचा मग गुरुवारी संध्या ते तेवढं एक टाईम म चपा पाठी लागते.
हो हो नाहीतर रोज भाकरी डेली.
हा डेली भाकरीच. कव्हा तरी मीच देते म्हणजे माझं. कव्हा तर मला पण कंटाळा आला की नई भाकरी टाकायचा. तर मीच देतोय मास. हो सांग त्यास्नी चपात्या करू म्हणजे चपात्या कसा पो भात कस एक बास हूते कस. चपात्या होत नाहीत ग. कपात्या जास्त द्यायला लागत्यात हू डबल लागत्याय मग ति त्यांना पण परवडा पेक्षा ए एक भाकरी पंधरा रुपयाला नाही म्हणलं तर.
मग एक चपाती, कशी देताय एक चपाती कशी देतेया मंग तू
एक पंधरा रुपयलाच आहे धुनी पण तेवढंच रेट येत
एक चपाती पण पंधरा पेला का हा मग त्यासनी परवडत नसेल चपातीच.
हा ते परवडत नाही आणि चपात्या जास्त लागत्यात नही भाकरी.
होय भाकर एक खाली की हे ते पोट भरते ल गे तस चपातीच नाही चपातीत दोन खाया लागत्यात फक्त आपल्या वाणीच घ्या आपण एक दीड खात. तसं म ते पुरुषांची बुदी असत ते ने
परवडत नाही म्हणज कवाच. तर मग मी जा असून ते तिकडे म्हणत कोण नाही. एकाधराला दिलेला कुठे हेच जायच नाही मी देतो ह जेवा नाही कुठे दिली. गेला स. लाखवूनच राहत मसाला आपल्याला एकदा. बाद होऊन जातात पडून वाळून मग तेच खाल्ल्याला काय वाईट आणि माझं कस कनिक तीन मळलकी जास्त एखाद्री एक्स्ट्रा होत्याच ग. अस व्हय का हो जास्त तर होते व्हाय. सारथी हा काय चालय तुझ.
माझं आता जेवण आवंर लय भांडी घासून झालेत आता कपडे धुवाय
हा हा हा
हूं रात्रीच नॉनव्हेजच जेवण शिकले नाही सुट्टी म्हणजे अशी जास् देव सुट्टी नाही पडललेली म नाही म्हणजे चार पाच दिवस सुट्टी तवा मग कुठ नाही गेले मग आता बघूया आता पुढल्या महिन्यात आणि सहा तारखेपासन पंधरा तार कितपर्यंत आहे सुट्टी
काय काय हा हा हम्म चालतय की
होय. आता एक शनिवार म्हणजे रयवार ची सुट्टी अस त्या आत्ताई म्हणजे ह्याच्यापती मग एकदा रेग्युलर चालु चालू झाले की रयवारच्या पण एक्स्ट्रा लेक्चर असत्यात म तेव्हा सुट्टी मिळत नाय म आता पुढल्या महिन्यात जेव्हा सुट्टी आहे चार पाच चला जाऊन येऊ फिरून होय होय. तुम्ही जाईत नसताय कुठ सुट्टीला
तु तुमच्याकड ती झाली की सुट्टी म्हणायची सगळं माझं कसं इथल्या इथच आहे माहेर पण इथच आहे सासर पण इथंच हाय त्याच्यामुळ माझी सुट्टी कुठली सगळ हेच सुट्टीच हीच म्हणायची सगळं हीथच तेनी म जरा म तेवढ्यासाठी म पुनमला म्हणलं मला पण कंटाळा आलाय बय आणि मग जरा लाब मलासारखं वाटतय धर ग माझ कसं इथल्या इथच सगळं हा सगळ इचलकरंजीतच होतय नय माझं भाई विचार करनं सोडन भाई
कुठ तर कायतरी प्रवास
मग हाय मामा कोल्हापुरात आहे सोड आमचा मामाकड खंदा
होय खेड्यातला अनुभव वेगळच असतोय सिटीतला अनु होय का ते तर हायचं जे शेतीतल वातावरण अस ते खेड्या विषयक वेगळं असते खेड्यातलं वातावरण कस असं शांत ते प्रसन्न ते मस्त वाटतं ते हो तस सिटीतलं वातावरण असते सिटीतली गर्दीत तेनस हे असते सगळं किलकिलाड सगळा
तेवढ समाधान वाटते तिकड आल्या वर सिटीत कस आकाय मा ती जिकड तीति
हो आणि आम्हाला खेड्यात सिटीत गेल्यावरती एक वेगळच असं हे वाटते ते आम्हाला सवय न आम्ही कधी सिटीत गेलेलं अस त्या म ते हे वाटते ते आम्हाला मग कवातरी गेल की ते वेगळं वाटतय हम्म बाकी तब्येत तेन आहे व्यवस्थित
मग तू येणार होतीस ना ये इकड पूनम कड
हो येणार होते खर तेव्हा मला सुट्टीच नव्हती तेव्हा मामी इकड आले ना तवा तिकडची काम चालू होती आता पाऊस पडायच्या दिस तिकडे शेतीत काम तेन आवरून घ्यायला लागतात
होय तुमच सगळी भाताची कामं चालू होत्याच नव्ह
होय पेरणीची तेन चालूच आहेत होय मग ते न
तुम्हाला दिवाळीपतूर सु
होय आणि आता कस रोपं त्यात त्या कामाचा जास्त लोड नसतोय
हा तेच ते खर तर गावाकडे शेतात म्हणजे उन्हाळ्यात एवढं काम नसत कडे पाऊस
होय उन्हाळ्यात काय बसूनच न असत्यात लोक इकडे श
होय ते पण आहेस सोड आताच तुमची कामं चालू
होय आत्ता म्हणजे एक दोन तीन तीन महिने तिथन मोहरं जरा सुगीला एक महिनाभर झालं म्हणजे एकदा होय होय
तरी पण काप कापल्यावर थोडा अस ते बे काम कापायचं वारं द्यायचं च पिंजार गोळा करायच ते नव
हो ते सगळं ते गोळा करून ठेवायचं लय त पण काम असते
त्यांन त्यास्नी सगळं थाऱ्यावऱ्याला लावूनच शांत बसायला लागतय
होय
कामं लय गावाकड बाई
काम लय म्हणजे सामीन जो काम आता म्हणजे आता हे एका पंधरा तीन म महिना नंतर रोप एक महिना परत भात कापणीचा एक महिना आणी त्या नंबर असं एक दोन चार पाचसा महिने काम असत तेवढंच काम तिथन पासा सहा महिने निघलत असं होय आन दिस म्हणजे आमच्या बा कारण चोवीस तास तुच्याकडे काम असतात होय आमच्याकडे दुसरा उद्योग नाही ना दुसरा काय म्हणजे अस काय करेल म्हटलं तर
हो हिथ आमे इथ बायकांसाठी आहे भरपूर म्हणजे काय पण कर आता गारमेंट आहे तुला सग दो गार्मेंट शिवायला पण कोण शेर्टिंग चं शिवतय ह कोण तुला सांगतो रुमाणच हाय पण आपल्या एक कापडी पिशवाच आहे कणी ते शिवतेय पुन्हा जरी कुणाला शिवाय येत नसल तर त्यातनी हेल्पर काम म्हणून असतें या फक्त म्हणजे धागं कटिंगच तेल ते हेल्पर कामाला तरी ठेवून घेत त्यातच आणि नाही म्हलं तर सात आठ हजार पगारला मर साधं काम कराय महिन्याला हा तेवढंच ग आणि ते पण एवढं का तू टायमिंग सकाळी दहा ला जायच दुपारी एक दोन तास सुट्टी आणि साला म्हणजे आणि सुट्टी मग आठ हजार कोण देत तेच सांगालोय. मला घरात बसून हम्म ते राणीला माग झाडामध्ये कांद्याभर चलाने मागच्या वेगळच बायकांना ते काम वेगळंच
त्याल पगार त्योच असतोय का कमी पडतोय.
कसं किती मागाचं धरल त्याच्यावर असते का जास्त मागांचं कमी मागांचं त्यावर असते नाही ते. तुला सांगतो. पुन्हा हे किलीसल्यालं वेगळं आणि मग ते झाडायला आणि वेगळंच जात्याता त्याच वेगळं कामाला अ वेगवेगळं हे हाय हा हा अगं हात धरायची काम आहे पॅकिंग ची पुन्हा बेकरीतली काम आहे बेकरी आहे की नाही बेकरीत पण काम आहेत पावते करायला आणि वेपर्सचं कम पण हे वेपर्सचं पण हे करायला.
ह ह ते सिटी लेव्हलला सगळंच येत इकडं आमच्या खेड्यात ना अ म्हणजे काही काम दुसरा उद्योग नाही शेतीशिवाय ते सिटी लेव्हलला सगळं उद्योग अव्हेलेबल होत.
झालं खरं बर आहे का तुमचं म्हणजे जेणेकरून काय असेल त शेत सुख समाधान माणूस फक्त हि बाकी किती पण वन वन करून राबून या पहिल्या हाताला तेवढे सहा महिने म्हणजे, राबतयासा कळतंय. की तुम्हाला महिनाभर वर्षभर ये जातय हे किती राबल ते सगळं आप पैसा फुल
होय, आज केले की उद्या पैसा संपला अस. सिटी लेवलचा पैसा पुरत नाही.
पुरत नाही बुवा.
ओय अं हं, पाऊस तेन काय नसेल आजून तु
आजून बग की कायच पाऊस नाही. गेल्या वर्षी केवढा पडला होता पाऊस, मे महिन्यात. ह्या वर्षी कायच पाऊस नाही.
हम्-हम्, काय नाही ते कधी पाऊस चालूतय काय माहित, जोपर्यंत पाऊस चालत नाही तोपर्यंत
म् व्हय उष्णता मला जरा उष्णता आमच्याकडे तर लई उष् लता बाईस
आमच्याकडे काय एवढं वाटत नाही उष्णितेचं कारण का आमच्याकडे झाडं
झाडे त नाही हं, डोंगर भाग आय तेज्यामुळं हे वाटतय गं जरासं. तेण तेनं बरं पड-
वहय चालतंय, आवरा मग नंत्
हां, हां-हां चालतंय. ठेऊ काय?